आता का, परत चालू केलयं.
झालं कायं येडा आहेस काय आवाज नाही येणार काय? झालं का तुझ, अजून नेट नाही किती मिनट आहे.
दोन गेम चालू करायची. मायतला मेसेज कराग म्हणी थां करा की मॅसेज.
मग सुपारी फोडली. म्हणजे.
तुम्हाला खेळाला नाही येणार आज.
पबजी खेळून ती सवय झाल्या.
कायं. आला की मेंबर ऑन, मेंबर ऑन आला तर.
तुझा नंबर मला नाही माझ्याकड, तुझा नंबर सांग. माझा- हम्
झिरो दोन-
हम्
झिरो, सहा, पंचवीस.
हा तुझा नंबरच नाय माझ्याकड, खरच. व्हॉटसॲपवर आपण बोलतोय की, नाय बोलत.
कायपण.
ते लोकेशन पाठवल नव्हतं? नंबर सेव्ह नाही तुझा, नाय केलेला. काय टाकु सुरेश पुढं-
काय टाकता आता बगा-
सर नेम सांग? सांग की आता. नायकवाडे. बस- हा तेव्हा मोबाईल वेगळा होता तो. आता ह्यो नवीन हाय. ह
सांगा कारण.
इथ यी की.
चार्जिंग हं पाल-
नाहीय.. ह्या चिकटवतो इथ मी. घेनार असाल तर इथ चिकटवतो, काय करणार.
बर सांगा.
बघूया ना. हम्म. हं हाय ना व्हायला काय आलोच थांब. बस काय तर
दोन कॉफी करणार. अल्पेश माईन